काय हा येतोय आवाज
हा काय ग काय करून राहिली तू
काय नाही दवाखान्यात आली होती
दवाखान्यात गेले का तू
होा
हा कशासाठी ग
ते माझ्या जावाची मुलगी आहे ना तिला डिलेव्हरीच्या कळ्या सुरू झाल्या मग आणलो दवाखान्यात
हा डिलवरीला गेली का तू नेल तला
गरबार नाय
नंदुरबार सिव्हलमध्येध्ये का
हो
हा मग डिलवरी झाली का हो नॉर्मल झाली का
हा नरम पोचल
हा बरं झालं
मुलगा आहे हा चांगल आहे बाळ पण चांगले हो न च केली होती ते त्याच्यामुळं मला आपला रिस्कच राहण काही नाही काही नाही बाळाान फोत सांड असत ते तर पण चांगलं आहे बाळ आता काही नाही. दोघ तिकड नेलं होत अ अति दक्षता विभाग म तर मग आ
तर काहीला दो
पाळाने जर पोटात संडास केली ना मग आईच्या आणि बाळाच्या जीवाला पण धोका असतो ते चांगला नसता मग आच नाही तर मग अ बीपी हाय होऊन जाते झटके येतात असले प्रॉब्लेम येतात म्हणून
ह
हा
बरं झालं ग नॉर्मल झालं ग डिलिव्हरी. आता मग बाळा आणि आई सुरक्षित आहे ना मस्त?
हो बाळाने सुरक्षित
हो का मग जेवण वगैरे झालं का?
झालं ते नन तिची नणंद आहे ना तीन स्वयंपाक करून आणला बटाट्याची भाजी केली पिचडी भात होता. शिरा करून आणला मग तो खाल्ला नाही ग माझी नाहीये ते माझ्या चि मुली की ननंद है ना तिनेच स्वयंपाक टेन्शन असतात हिते पण भरपूर जेवण भेटत हॉस्पिटल ह दवाखान्याच पण काय नाही तरी पण कोणाला पाहिजे म्हणून विचारत होतो. भरपूर हा ते म्हणलंस अ तर तीकडच्या दवाखान्या जिल्हा रुग्णालय होत ना त्याचा साईड ला लागूनच हे नाही का महिला आरो रुग् रुग्णालय आहे इथ हा त्याच्या जसपात होला आम्हाला.
असं
हो ते पण मग इकडं पाठवलं आता काय जास्त टेन्शन नई आता म्हणे
हा कोट वगैरे रूम असं दिलय का? म्हणजे बाळाला साईला रूम दिली का तिथं?
ते... स... एकत्रचए.
हो सगळेच का... हा... डिलव्हरी बॉय अजून...
हा दहा एक दहा एक पलंग असतील दहा तरी एक हाय एका रूम एका खोलीत.
असं
हा
आणि सोबत ती जाणाऱ्यांसाठी पण पलंग असतो का?
नाही खाली झोपावं लागतं हा.
हा
बाळाचं वजन पण तीन किलो आणि एकशे पंचाहत्तर ग्रॅम भरलं होतं.
बाप रे! मस्त य ना ग मग
हा मग डिलिव्हरला ते बाळाचं डोकं पण मोठं होतं ना मग डेव खूप ताकत लावून तरी पण मग हो तर पण साडेसहा वाजून गेले होते. हा ते सु सुजल्यासारखं झालंल. हा डॉक्टर डी बास दिल पण तिकडं घेऊन गेले होते. तर चांगलंय बाळ म्हणून परत पाठवून दिलं.
असं
कावेळची लस वगैरे द्यायची होती. पण सकाडी म्हणत होते म्हणून
हा
हा.
बी सी जी पण दिली का बाडाला
नाही राहिलीय ती हा उद्या बघू आता
हा
काय म्हणतायत
हा तिथं बघ अ सिव्हिलमधे डिलिव्हरी कर केली तर बी सी जी देऊन टाकतात ना ग
हा देतात हा देतात. हा.
हो काय मग अजून
हा काय नाय बरंय आता उद्या सकाळी लवकर हा घरीच ये ते आता उद्या सकाळी लव कर निघणार हा लवकर पोहोचवायला सांगणार त्यांनी
गाडी आली होती का तुम्हाला?
हा गाडी होती. इथं चहाण्याहून पी एस सी ची गाडी होती ना. तिन पोहोचवलं हा.
आता
हा काय झालं नवसाप असलं. हो ती देवू काय तिला हॅलो काय गं ते ग ते विचारायला आल होते बाळाच पेपर कुठे ठेवलाय म्हणून
हो का
त्या नर्स तााईनी मागितलं की परी तारीख का हा नाहीत देव त्या इथल्या खोलीतली तीन मागितलं.
असं हा केस पेपर का?
हा
हूं
तिच्याकड दिलं आणि अ बाळाला तिकड घेऊन गेलो होतो ना चेक करण्या साठी तपासणी करायला. हा तर मग परत पेपर त्यांनी नाय दिलं. बाळाला घेऊन बोलवलं मग परत इकडं आणल हम् डबल फिरवलं त्यांनी
तुम्हाला उद्या पण गाडी सोडायला ये
आ? उद्या नाही ग. त्यांना दोन तीन दिव का सुट्टी देेतात मने. हा ह्. हा म्हणजे बघणार ते तब्येत मध्ये काय सुधारणा हाय कि नाही काय ते
चांगलं आहे ना मग आईला सलाईन वगैरे लावणार
हम्म.
हो. ते हॅलो. मग उद्याचा काय प्लॅन आहे तुझा? उद्या उद्या येणार आहे?
उद्या बाई आज रंजना मॅडमांनी मला फोन लावला. किशोरी मिटिंग घ्यायला लावली होती. किशोरी मिटिंग घेणार होती मी. पण चार पाचच पाच मुली आली चार पाच मुलींना गोळा केल हो ते मग तेवढंच मी मिटिंग थोडीशी माहिती हो हाराविषयी, पाडीविषयी माहिती देऊन टाकली. मुली जास्त म्हणजे हा कुठं कुठं गेले होते ना ग मुली. सापडले नाही ना मुली जास्ती. मला गर काय मॅडम आणि नाहीतर गरो
एतातच नाही. हा.
आता कुठं कुठं शेतात पण चाले जातात. ठक नाही तर गावाला मुली पण भेटत नाही ना.
चालल्या जातात ग मुली कुठल्या कुठं नाही भेटत. त्यांना त्यांच मागमागच फिरावं लागत.
हा.
हम्म हम्. काय करणार?
नाही ना आ म लसीकरणाच्या म्हणजे गुरुवारी लसीकरण होतं ना अकरा तार च तर नऊ म्हणजे नऊ नोंदणी चालीये आहे. तर ती मोबाईलमध्ये अपडेट कराव लागणार आणि असं कच्च लिहून आणलय ना मी. मग आता रजिस्टर मध्ये नोंद करावी लागणार. पण आता मी आता फोनवरच बोलत राहिली कधीची. तर आता सकाळीच लिहू. हम्म हा.
हा.
नाही तर बघते टाईम भेटला तर आता पण बसणार मी.
हा.
हा.
काय लिहायचा ये?
तू येऊन जाणार का? हा. तू सकाळ मध्ये येऊन जाणार का? चालेल हा.
तुझी पण बाकी असेल ना किशोरी मिटिंग. किशोरी मिटिंग बाकी आहे का तुझी पण.
हा माझी पण बाकी आहे की एक झाली ना दोन तारखेला. परत एक घ्यायची.
हा माझी पण एक झाली एक बाकीच एक हाय.
हम्म संधा गरोदरची मिटिंग मला. आणि नाही का आपल्या लसीकरण हाय ना. त्या दिवशी घ्यायची आहे. एकत्रच घेऊन टाकू म्हटलं. हो. मंगळवारी काय तारीख आहे ग.
अ आज बारा तारीख आहे न.
हा बारा तारीख हाय.
हम आज शुक्रवार आहे ना. शनिवार, रविवार, सोमवार मंगळवार. पंधरा तारीख वाटतं ना पंधरा तारखेला.
हा, हो.
हा पंधरा तारीखलाच राहणार मग आपलं लसीकरण.
हम् हा चार जा.
हा.
चार आणि दोन, चार.
माझं तर आता आपलं बघते लसीकरण कार्डावर आपण भरतो ना. येस नो येस नो येता ना तर टी बी चे पेशन आढळला का म्हणून आता माझ या लसीकरणाला. बर काय एक पेशंट होतं. केलय तिथं हा रेफर केल होत तिथ. नंदुरबारला त्याला.
कोण होतो माणूस का बाई.
हा माणूस होती ना ग. माणूस होता इथच तिथं जा आणलंय ना नंदुरबारला. ण अकरा तारीखला बार. ती असं भारती पण होती ना त्या दिवशी लसीकरणाला आली होती ना.
ते पण गुपीत ठेवायचं असत ना.
असं.
मग ते कोणाला नाही हे करू देत ना.
नाही ना ग ते अम्बुलन्स आली मग त्या माणसाला घेऊन गेल ना ॲम्बुलन्स मध्ये नेल ना.
बाकी काय बाय.
मी पण वडगावहून ना सांगू का कोडपांढरीहून इकड इकडच्या पाड्याला ति बस म्हणजे एम्बुलन्स मध्ये बसून आली मी
हा का हम्.
ते त्याला सांगितलं म्हटलं माझ थोडस म्हणजे तिकड तिकडच्या पाड्याला मला उतरून दे द्यायच तर पुढे